हो.
केम कश्या आहात?
मजेत तू कशी हाय?
मी पण मजेत आहे. आज आपण स्वच्छता केल्याने काय होत या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे मी तु फ्री आहे ना हम् हा स्वच्छता म्हणजे फक्त घर झाडणे किंवा अंग धुणे एवढेच नाही ना आपल्या शरीराची हा आपल्या शरीराची घराची शाळेची कामाच्या ठिकाणाची आणि आजूबाजूच्या परिसराची पण स्वच्छता राखणे म्हणजे राखायला पाहिजे आणि कस आहे की खऱ्या अर्थाने स्वच्छता राहिली ना तर स्वच्छ ही चांगलं आरोग्याची राहते आणि सुंदर जीवनाची आणि प्रगत तर समाजाची गुरु गुरु किल्लीहस आहे ना
हो बरोबर आणि स्वच्छता स्वच्छ भारत ह विया नवा भारत घडवण्याची जन आंदोलन आहे भारतातील स्वच्छता ही केवळ आरोग्याची नव्हे तर सन्मान सन्मानची देखील गोष्ट आहे स्वच्छ भार अभियाने पंतप्रध नरंद्र मोदी यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महात् गांध यां जयंता निमित्त सुरू केलेली एक ऐतिहासिक जन जन आंदोलन आहे या अभिनायाच्या उद्देश भारताला स्वच्छ निरोगी आणि कचरा मुक्त बनवणे हाय आज हे अभियान केवळ सरकारी योजना नसून प्रत्येक भारतीयाचा अभिमान बनलेली आहे
हा आणि कसं आहे आता आता तर म्हणजे सर्वप्रथम स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चांगले राहते जर आपण दररोज अंघोळ केली तर हात सामनाने धुतले दात स्वच्छ घे असले स्वच्छ काप कपडे घातले आणि नखे कापून ठेवली तर अनेक आजारांपासून आपल्याला संरक्षण पण होणे ना
हो बरोबर आणि म म नेहमीच सांगायची की स्वच्छ स्वच्छताची ही सेवाय म्हटले होते त्यांचे स्वप्न होते देश सुंदर आणि स्वच्छ आणि निरोगी असावा त्यांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व्छ भार भारत मिशनची सुरुवात केली होती सुरुवातीला या मोहिमेचा उद्देश शहरापासून गावा परंतु शौचालयाच्या उभारणी कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये व्छतेबाबत जागृती निर्माण करणे हा होता
हम्म आणि स अनेक आजारांपासून पण मुक्त होते आणि घाणीत जंतू विषाणू आणि डास वाढतात त्यामुळे मले रिया डेंगू मग अजून टायफइड कलक कॅलोरा ि अतिसार यांसारखे आजार होऊ शकतात ना आपल्याना तर आपण स्वच्छ करायला पाहिजे सगळं
हा आणि याची प्रमुख प्रमुख उद्दिष्ट हे की म्हणजे प्रत्येक घर अस शचालची व्यवस्था राहिलीच पाहिजे आणि गाव आणि शहरातील कचरा वेग वेगळा गोळा कर करणे हा पूर्ण वापर करणे प्लास्टिक मुक्त वातावरण तयार करणे स्वच्छतेबद्दल जनजागृती आणि शिक्षण देणे ही खूप मोठी गोष्ट आहे या नागरिकांमध्ये जबाबदारी ची भावना वाढव ही तर सर्वात मोठी गोष्ट आहे जे नागरिकांमध्ये जी भावना वाढली तरच त्याचा ठेवली जाईल नाही तर काहीच नाही मग
हा आणि कसं आहे आपण ओला कच सु कचरा एकाच डस्टबिन म टाकतो तस नाही करायला पाहिजे त्या जास्त डास मच्छर वगैरे हे सगळे तिथं येतात आणि मग डेंगू मलेरिया अस आजार होतो ना म्हणून त्याच्यापेक्षा आपण वेगवेगळ्या डस्बिना करायला पाहिजे कि ओला कचरा एका हेच्यात सुका कचरा वेगवेगळा. त्याच्यामुळे डास, मच्छर वगैरे पण नाही होईल ना जंतू पण नई पडेल.
हो आणि आज देशातील लाखो ग्रामपंचायतच्या आणि नगरपालिकांच्या संस्थांनी या मोहिमेत पण भाग घेतलाय. शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि सामान्य नागरिकही अभिनात उत्साहने सहभागी होत आहेत. रस्ते झाडा झाडणे, शाळा स्वच्छ ठेवणे, भिंतीवर चित्रकला करून संदेश देणे. अशा अनेक उपक्रमाचा स्वच्छ भारतचा विचार प्रत्येकाच्या मनात रुजवला जात आहे ना.
हम्म आणि स्वच्छ हा पण स्वच्छता राखलीच ना तर खूप हा स्वच्छता राखली तर खूप धोके मोठ्या प्रमाणात कमी होता ना
हॊ आणि स्वच्छ वातावरण राहिलं ना किंवा आज आजार च प्रमाण पण कमी होतं. स्वच्छ पाणी आणि शौचालयांचा वापर केल्याले मुलांचे आणि महिलांचे आरोग्यात लक्षणीय सुधार पण दिसून आले आहे.
हा आणि कसंय अ आपलं पर्यटनला पण लोक येता पाहायला तर ते पण सांगताना बाहेर चके नाही गाव स्वच्छ सुंदर किती भारी वाटतं बने पर्यटन पन च वाढताना मग त्याची
हा ह्या स्वच्छते साठी नवीन नवनवीन तंत्रज्ञान पण वापरले जात आहे स्मार्ट डस्टबीन्स कचरा वेगळा करणार, ट्रॅ ट्रक सेन्सर आधारित शौचालय आणि डिजिटल स्वच्छता ऍप्स. यांच्या मदतीने नागरिकांचे थेट सहभाग घ घेता येतो मालूम हाय सोशल मीडियावर स्वच्छ भारत ह सारखा हॅशटॅग देशभर ट्रेंड झाला आहे. आता या मोहिमेने डिजिटल आणि सामाजिक ध्वनीसं संस्थांवर लोकांनी एकत्र आणले हाय.
हा अने कसयं गर तसं ठेवल्यामुळे घरातील वातावरण पण प्रसन्न राहते ना.
हम्म आणि लक्ष्मी पण आपल्या घरात येते.
घरात वास करता म्हणताना ज्या घरात स्वच्छता त्या घरात लक्ष्मी वास निवास करतंय अस म्हणत ना, तर खरंचयं हा आपण आपल्या घरातले बेडशीट वगैरे पण म महिन्यातनं आठवड्यातनं धुवायला पाहिजे बदलायला पाहिजे. जे अ आपल्या जाळे वगैरे पण महिन्यातन घ्यायला पाहिजे. घरात धूळ पण नाही धूळ, कचरा किंवा दुर्गंधी नसल्यामुळे सर्वांना आनंद वाटतो ना.
हम्म आणि विद्यार्थी राष्ट्रीय भविष्य आहे. शाळामध्ये स्वच्छता स स्पर्धा, निबंधलेखन भीती भिंतीपत्रक आणि निर्मित आणि गाव स्वच्छ ठेवण्याची रॅलीज आयोजित केल्या जातात विद्यार्थ्यांच्या कृती समा समाजात जागृती निर्माण होते. त्यामुळे शिक्ष शिक्षणासोबत स्वच्छतेचे संस्कार देणे हे तितकेच महत्वाचे हाय.
हा ते पण आहेआणि स्वच्छ घरात स्वच्छ घरात राहणाऱ्या व्यक्तींचे पण मन मनही शांत आणि सकारात्
शीत नसतात
ऊर्जा पण सकारात्मक मिळते ना.
हा आणि प्लास्टिक पण घरात कमी वापरायचे प्लास्टिक निर्माण होणाऱ्या प्रदूषण ही आजची गंभीर संघट आहे. एकदाच वापरलेले प्लाॅस्टिक बंद करण्याचे आणि स्वच्छ भारत अभियान अधिक बळकट केला आणि अनेक शहरांनी प्लॅस्टिक मुक्त होऊन उदाहरण घातले आहे. त्यामुळे वातावरण माती आणि पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी झाले हाय.
हा आणि हा प्लाॅस्टिकचा वापर आपण आता खूप करतो तर नी करायला पाहिजेत आपण भाजीपाल्यासाठी आपण कापडची पिशवी वापरायला पायजल.
हम्म आणि स्वच्छतेमुळे पर्यटन वाढते आपले. गुंत गुंतवणूक वाढते आणि रोजगार निर्माण होतो. स्वच्छ शहरांना परदेशी पर्यटक पसंती ये देतात ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था फुलते स्वच्छता म्हणजे केवळ खर्च नाही. तर दीर्घकालीन गुंतवणूक हाय, आपली या देशाची आणि प्रगतीचा पाया हाय तो.
आणि अशा ठिकाणी काम करण्याची आ आणि, अभ्यास करण्याची पण इच्छा वाढते ना
हा हा हा आणि प्रत्येक नागरिकने स्वतःपा असं सुरुवात करावी कचरा रस्त्यावर टाकू नये प्लास्टिक चा वापर कमी करा. आणि शौचालय स्वच्छ ठेवा, आणि इतरांना स्वच्छतेचा संदेश द्यावा. शासनाने जेव्हा जेव्हा त्याला जबाबदार हे ना तेव्हा या आंदोलनाचे रूपांतर जनंगनात झाले आणि मी आज परिसर स्वच्छ ठेवीन, हा संकल्प प्रत्येक भारतीयाच्या मनात हवा. आता बाकीचे काय करतात, फक्त संदेश देतात फक्त संदेश देतात. मग एक हूं आणि आज भारत जागतिक स्तरावर स्वच्छ भारत या नावाने ओळखले ज्यातात, अनेक देशांनी आप आपल्या स्वच्छता धोरणासाठी भारताचे उदाहरण घेतले आहे, ग्रामीण भागात खुले शौचालय मुक्त बोडी ऑफ इंडिया घोषित झाले. झाल्याने आरोग्य शिक्षण आणि पर्यावरण तिनी क्षेत्राच्या काळात मग बदल झाले आहे ही आपल्या राष्ट्रासाठी अभिमानास्पद हाये.
हा त्यामुळे आ आपल्या आ समाजात चांगली सवय निर्माण पण होत ना. आणि स्वच्छतेमुळे हा स्वच्छतेमुळे पर्यावरणाचे ही संरक्षण होते. आणि कचरा पण योग्य ठिकाणी टाकलस त नद्या तलाव रस्ते आणि उद्याने ने स्वच्छ पण राहतात.
आणि गांधीजींनी एकदा म्हटले होते, स्वच्छता ही स्वतंत्रपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. आज आपला देश त्या विचाराला सत त्यता उतरवत हाय स्वच्छ भारत मिशन हे फक्त एक सरकारी योजना नाही. ही ही एक राष्ट्रीय भावना आहे, जी प्रत्येक नागरिकाच्या मनं मनात जागृत झाली पाहिजे, अनं स्वतः स्वतः साठी दुसऱ्यासाठी नही पण स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी स्वच्छता ठेवलीच पाहिजे.
ठेवलीच पाहिजे कारण कसंय, आपण एवढी महिन्याची सेविग सेविंग वगैरे कर तो आणि ते आपलं आ आरोग्य खराब झालं का आपण ती सगळी सेविंग त्याच्यामध्ये दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये लावून देतो. त्याच्यामुळे आपण जर आरोग आपलं घर व्यवस्थित स्वच्छ वगैरे राहिलं क्लीनअप राहिलं, तर आरोग्य पण चांगलं राहील ना आणि व्यक्तीचे स्व स्वच्छते बरो बरोबरच मानसिक स्वच्छता ही पण तितकीच महत्वाची आहे ना, जस मन चांगले विचार ठेवणे वाईट सवयीं पाासून दूर राहणे, इतरांशी प्रेमाने वागणे आणि प्रामाणिक पणे जीवन जगणे य ही देखील एक प्रकारची स्वच्छता हाय ना स्वतःची
हा स्वच्छ भारत मिशन मुळे केवळ शहर नाही तर मन ही स्वच्छ झाले आहेत.
हूं आणि स्वच्छतेमुळे आत्मविश्वास पण वाढतो आपला.
हा आणि स्वच्छता ही केवळ एक सवय नसून राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया आहे स्वच्छ भारत अभियान आपल्या शिकवते की, परिवर्तन नेहमी स्वतःपासून सुरू होत नाही. आपला देश स्वच्छ निरोगी आणि सुंदर ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
हा आणि कसंय अ आपलं अ कस आपलं आपले कपडे वगैरे पण चांगले राहिले नाय तर मग आपली पर्सनॅलिटी पण समोरच्याला कळते की ह कोण कस आहे काय पर्सनलिटी.
पण सर्व मिणून स्वच्छ भारत मनात असतते सत्यता उतरवायच जे ना बाकीचे काय करतात. सांगतात आणि तिकडेच कचरे टाकून देतात.
हा आणि स्वच्छते नीटनेटके राहणे आणि शिस पाहणारे लोक पण सर्वांना आवडतात ना. ह अशा व्यक्तीवर लोकांचा विश्वास पण बसतो. आणि त्यामुळे व्याक्तिक व्याक्तिक आणि व्यावसायिक जीवनात ही यश मीळ ण्या शक शक्यता वाढतो.
आता बा बाहेर देशात रस्त्यावर कचरा टाकल्या लगेच सायलेन्स वाजायला लागतात तसंच आपल्या भारतात राहिलं ना खूप लोक सुधरून जाईल.
खूपच सुधरेल हा आणि आपण प्रत्येकाला काही सोप्या सवयी लावायला पाहिजे. जस की दर रस्त्यावर कचरा टाकू नये सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवावी शौचालयाचा स्व स्वच्छ वापर करावा पाणी वाया घालवू नये. आणि आपल्या परिसरातील स्वच्छतेसाठी पुढारकार घ्यावा ना.
हो बरोबर आहे.
हा. चला मग तुम्ही पण लोकांना जनजागृत करा स्वच्छतेसाठी.
हो हो तुम्ही जनजागृत करा.
हा चालेल.
चला.